तुर्की.
यालाय का आवाज रे?
आवाज येतोय की. हा येतोय येतोय की, आवाज हो जेवलो बघा. आता जेवलो, बोल तू जेवली की नाही.
जेवलास होय? ह..
होय, जेवलो की.
हा हा.. आणि काय मग?
मग काही नाही निवांत चालू आहे.
काम वगैरे कसं चालूय?
हे काम चालू आहे की चालू आहे काय इन्व्हर्ट बंद आहे जरा स्लो चालू आहे काम
हा..
युद्धाचं चालू नाही का त्यामुळं पेट्रोल मेट्रोल बंद आहे त्यामुळं जरा काम स्लो झालं आहे.
तसं लोकांनी गर्दी केल्या
कमी क्वांटिटी हा क्वांटिटी कमी दिला तेवढंच. मग जरा इ इनवड प्लॅन बंद आहे त्यामुळे काय लोड नाही का कामाचा, काय नाही आज चालू आहे ओके
हा चालू आहे.
होय चालु आहे.
मग बाकीच्या हम् हम... मग काम जवळ हाय का लांब आहे?
हाय जवळच आहे पाच किलोमीटरचं अंतर आहे घरापासून. मग जाऊन ते मग तिथं सगळं सेटिंग ते तयार करून मग जॉबचं इन्पेक्शन चालव होते आमच.
होय हम्म हम्म.. मग काय कुठं काय फिरायला वगैरे काय जातासा का नाही?
आता तर काय नाही गेलो, मध्ये गेलतो गोव्याला फिरायला. पाच सहा दिवस.
पाच सहा दिवस गेलतसा भारीचं कि मग.
हो होय एवढं वर्षातून एकदा जावं लागते की.
हा हा.. मग धारा..
मित्र मित्र गेलोतो चार पाच जण.
हा..
जाऊन रेसॉर्ट तेन बुक केला.
हा.. हा..
पाच बस साठीे एक रिसॉर्ट मग तिथून, एक एक एक एक एक पेज केले.
होय.
फिरण्या सारखे कुक काय फिरण्यासारखा आहे भरपूर, हा आहे चांगला आहे चांगला
ह् ह् तिथे काय साऊथ गोवा, नॉर्थ गोवा काय आहे ना अ
हाय की, हाय की, साऊथ गोवाला सगळं आपलं ह्याच आहेत. कोकण भाग असतो नाही तर त डोंगर तीन धबधबा असत. तसं लास् स आणि इकड चर्च वगैरे ते सगळ साऊथ नॉर्थ
हा हा नॉर्थला आहे वाटतं, चर्च वगैरे सगळं म्हणजे
साईड ला आहे तिथ, होय पाच दिवस होतो मग चांगलंंत ते पाच दिवस सगळं
मग चांगलंच फिरलायचं सगळं, जेवण वगैरे
टेम्पल आहेत भरपूर ह जेवण वगैरे आहे चांगलं आहे, म्हणजे एव्हरेज आहे तरी आपल्यासारखं नाही तिथ, परत तरी पण आहे.
हा हां हां ज्या त्या ह्याच्याप्रमाणे असणार सोड जेवण पण
हा... तिथलं चर्च बघायसारखं आहे. फ म्हणजे आणि.... पोर्तुगीजांच काळातील ते त्यांचे किल्ले बी आहेत तिथे
पण ते का
कै खाणा ह कै केले काय काय त्या आपलं आपली जे रा असते त्या प्रकारचं ते हाय टावर आहे टावर आहे
हे किल्लं वगैरे आहे, ते काय माहित नव्हतं पण बाकीच हाय का माहिती माहती आहे मला किल्लं वगैरे आहे
किल्ले आहेत एक किल्ला हा आहे मोठा समुद्राच्या क तुम्ही, समुद्रापासून एकतरी पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर किल्ला आहे. आणि ते इंग्रजांच्या हद्दीत होतं, त्यामुळे ते आपल्या आपल्याला काही एवढी माहिती नाही त्यातली.
होय. असा आहे होय इतिहास त्याचा, हा.. हा.
आपल्याला हेज्या म्हणजे आपल्याला आपल्या भागातल्या, एवढ्या लोकासनी तेचं काय माहीत नाही. ज्याची प्रॉपर गोवा फिरलाय, त्यासनी माहित असंल.
हा.
म्हणजे, फक्त कधी तरीही जातात म्हणजे जास्त माहिती नसते त्यास्नी, टीचरला काय माहीत
हा.. हा.. हा. तसं हाय व्हय.
लाईट हाऊस, लाईट हाऊस आहे बघण्यासारखा तिथला.
होय.
रूम वगैरे आहेत, लाईट हाऊसमध्ये
हम्म.. हम्.. हम्.
लाइट हाऊसमध्ये जे जॉब करतेत, त्यांची लाईफ कशी असते ते सगळं तिथं लाईट हाऊस मध्ये दाखवलंय.
दाखवलंय होय.
हम्म, एकटंच राहावं लागतंय तिथं. होय चांगला. गोवा पण चांगला आहे, खरं बाकी तेच ठिकाणी आहे. बीच तेन आहेत की चांगलं आहे. सगळंच बीच चांगलं आहे.
हा.. हा, समुद्रात वगैरे गेलता, जहाजामधनं?
आ.. जहाजांमधून तर काही नाही गेलो, खरं पोरं होती त्यामुळं आम्ही पोहायला तिथून गेलतो, बीचवर. रात्री फिरायला जाईत होतो. रूम पण बीच जवळच मिळाली, त्यामुळं रात्रीचा व्ह्यूव पण बघायसारखा होता या रूम मधून. पिझ्झा.
आणि समुद्र रात्रीचं छान दिसत असेल का नाही?
हा सगळं असं गोल्डन गोल्डन दिसत होतं. सनसेट लई भारी दिसत होता. सनराईज का नाहीय, पण सनसेट लई भारी दिसत. असं समुद्रात असं, हा खूप छान वाटत. सूर्य असा पाण्यात जाता दिस
हम.. हम.. हम. चांगलं आहे मग.
प हाय गोवा भारी आहे बघा. तर. होय, लई मस्त आहे.
हम.. हम.. हम.. ह.
का आणि प्लॅन चालु आहे पोरांचा?